हम्म.
उद्या वेळ आहे का तुला? उद उद्या वेळ आहे का तुला?
हॅलो?
उद्या वेळ आहे का तुला? अ काय नाही जरा आता मुलांची शाळा वगैरे चालू होणार आहे. त्या संदर्भात जरा मुलानशी जरा दप्तर, वह्या, पुस्तकं अशी जरा खरेदी क खरेदी करायची होते. त्या संदर्भात जरा बाहेर जायचं होतं. मग त्यासाठी तुला मी फोन केला होता की तु क उद्या म्हणजे येशील का माझ्यासोबत? मग आलीस तर म्हणजे आपण दोघी मिळून जाऊया.
जाऊया की हो हम्म.
तर सांग तसं आपण जाऊ.
हा हो चालतय जाऊया की, नाही नाही नाही ह ह चालतय.
आणि तुला पण काय
हो घ्यायचय, मला जरा काम पण हाय थोड.
हा. मग आसल काय? काम वगैरे असेल तर मुलीच
ह चालेल जाऊया हा हम्म्म हा ठेव